हॅलो.
हॅलो काय हो ताई? हो येतोय.
येतोय का आवाज? मी केव्हाची हॅलो हॅलो करते.
आहो आज दिवसभर कांदे खनले ना
हं
इतका त्रास होतोय ना,, ऐका पायात मग?
हा का.
पाया त बी पाया दुखता हे, कमरेत तर नुसत दुखतेय.
हा का.
आ आ आ.
अं हं.
कमरेत नुसतं दुखतंय बाई.
बाकी काय म पाणी पाऊस, पाणी पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे?
पाणी पाऊस जोरात ए बाई.
न्हव का. उं हुं.
हम्म् पाणी पावसाचे आता दिवस नाही पण मग असा गर्दी करतो ना रोज.
तेज ना.
काल पासून बरंय थोडस.
हं.
नई त लै आवघड काम होत. कालपासून थोडं बरं ये.
हम्, आमच्याकडे पण काल पासन ओ असं मोकाण झालेली ये.
हम्. ग काय पिकवता शेतात केलेल या वेेळेस?
उम्.. कांदे येत, गहू येत.
हो का. गऊ काढला येला?
नई ना आजून. हम्म्.
अ.. गऊ म्हणजे कांडण आला असेल ना पण आता?
हो.. ओ.. आठ-चार दिवसांनी काढावाच लागणार ये.
आमचा पण होता बाई, आमचा काढला गेला.
हम् हम्.
शेतीच्या कामांचा बी कंटाळा येतंय बाई आता. आत्ता काढला ओ, कालच काढला आम्ही.
हो का? ह ह.
काल काढला. उद्या पण गावाला जायचंय आम्हाला.
कुठे चाल्ले गावाला?
एंगेजमेंट ए उद्या.
ह्म.
म्हटलं चला उद्या जावंच लागेल ना आम्हाला. थोडेशे कांदे काप पायचे बाकी... उद्या सकाळी.. ते माझ्या मिश्टरां च्या मामाच्या मुलीची आं ते कसं आसतं बाई... आपल्या नातेवाईकांन मध्ये नई गेलं त चालून जातं.
हम्म्.
आपले नातेवाईक समजून घेता
मगं मस्टरांच्या नातेवाईकमध्ये पहिले जावं लागतं. नई गेली तर मगं हां आप-ल्याली नई.
हां.. न. तेच ना.
त्या बाईक मध्ये लगेच गेली असती. हं हं हं हं.
हम्म्... आसं होऊन जातं.
आपल्या नातेवाईकमध्ये नई मिश्टर आले तरी आपण समजून घेतो.
समजून घेतो हां. तसं आपल्याला नई समजून घेतं ते. फार वेगळंय बई. स्त्रीचं जीवनचं वेगळंय.
हं.. अ.. खूप थकले वाटतं तुम्ही आज.
हो. हो.
खूप आळस येतोयं ना.
हंम्म... खरचं थकलीयं.
हां हां..
शेतीचं कामाला थकूनच जात हो. तूम्हाला नाही राहत का? शेतातलं कामं.
असतं कधी, कधी जास्तं मी करतचं नाही.
चांगलयं बाई तुमचं.
माझी इच्छाचं होतं नाही.
हो ना.
हंम्म.
सवय मोडलीका मोडून जाते. हो.
हंम्म.
मी आता आठ एक दिवसापासून घरी ये ना. म्हणूनं मला आज कंटाळा आला. मी दररोज शेतात जायलां लागली ना.
हंम्म.
मला मग कंटाळा नाही येत. मला मगं घरी रायचां कंटाळा येतो.
का?
रोज जर शेतातं जायला लागले इथं
नाही. मी हाऊस नाही. हाऊस एक, दोन दिवस जाते. नंतर खूप हाऊस असते. नाही मी जाईल मी पण ते उन्हाकडे बघितलं का? माझी लगेच हिंमत निघून जाते. नाही जात मी असं ब जत
हं हां.
काय मग सहज केला होता.
हो बाई सहज केला होता. म्हटलं चला कधीचा कॉल झाला. नाही. याचं काय चाललं, काय नाही विचारून घेऊ. काय म्हणतं. काम वगैरे बाकी व्यवस्थित चाललं.
हो.. सर्व व्यवस्थित
हां का? हं, हं. बरे मं
हम्म.
चालेल चला बाई मग, करा कॉल अजून अ.
हो, हो-हो चालेल.